हॅलो, हो येतोय येतोय, झाल आवरलं?
हो आवरलय आता
ह. ह. हा. हो माझ ही आत्ताच. सकाळी तयारी असते आपली. आपली स्वतःची शाळेची मुलांची.
हा सर्व च राहंत. माज पन. मी पण अंगणवाडीत जॉब करते त्यामुळे. सकाळीच मला जावं लागेत साडे-आठ नऊ ला.
बरोबर. हो ना आपल्या स्त्रियांची खूप कसरत असते.
हा.
नेहमी सकाळी उठल्यापासून. रात्री झोपेपर्यंत आपलं चालूच असतं काही ना काही.
पार्क चालू राहत. कोणतच काम केल्याशिवाय होत नाही.
हो ना म्हणजे असं कुठलं स आपल सोडता येत नाही.
हो आणि रविवारच्या दिवशी तर मुलांना सुट्टी राहते असं वाटत. आता आपण. आराम करू पण. कसला आराम भेतो. उलट त्या दिवशी जास्त दमून जातं.
हो उलट होतोय. त्या दिवशी अजून जास्त काम करावं लागतं.
कराव लागत. आणि मुलाला काम पण जातं
हो खरं हाय. त्यावेळी रोजच रुटीग परवडत. त्या वेळे बरोबर ते सगळं होत. काम होतं. त्यावेळेच जेवण होतं. जेवण तर असं होतच नाही आपल्या सुट्टीच्या दिवशी. घरामध्ये हम्म.
इकडं-तिकडच हे त्यांचं म्हणजे. करता-करताच आपल राहून जात.
खरंच ना. म्हणजे आपण असं स्वतःला वेळच देत
वेळ देत नाही, खरंच नाही देत ते.
आणि आपण किती विचार केला ना आपण आता बघतो आपण सिरियल बघतो किंवा आपण किती तरी वाचतो, की अरे स्वतःला आपण वेळ दिला पाहिजे असं तसं.
हम्म हम्म, नाही होत नाही म्हणजे आपण अ थोडा वेळ जरी आपल्यासाठी बसतं तर आपल्याला सगळं काम घरचं सगळं सगळं समोर दिसतं.
हो म्हणजे आपल्या डोक्यात कंटिन्यू खरंय खरंय.
बाहेर जरी गेलं तरी ही आ आपल्याला नाई बाई, नाही मी आपण तर आलो बाई उगेचे दोन तास गेले अन चार तास आपले उगीच वाया गेले असं वाटत्या.
खरंय एकदम खरं आहे तुमचं, म्हणजे आपल्या डोक्यात सत सत त आपल्या घरा चा विषय चालू असतो बाहेर गेलम्हणजे अगदी जेव्हा गेलं कुठे गेलं तरी अर आज घरात आपल्या करायचं होतं हे राहिलं ते राहिलं आज घरी गेल्या असं करायच य तसं करायचंय म्हणजे आपलं मन असं शांत नसतच कधी सतत एक घरामध्ये घुटमळत असत आपल्या घरातले लोक आपलं घर हे काम
काम काही काम राहिलं तरी तिथं कामावर गेलं अरे माझं आ मी इथ जा कधी कर कधी कर म्हण त्या च वेळेस तरी आपण जर मैत्री ना अस तर तिला बोलूनच दाखवतो अगं माझं कधी होईल ग घरी जाऊन कधी होईल हो ते
खरं खरं हम् पण आपण खरं ना स्वतःला आता बदलायला पाहिजे
नाही होत हो एकदा स्त्रीला नाही वाटत तसं पण स्तियांला नाही होता येते तस कारण कसं राता नाहीच होत शक्य आपण नंत नाही बा आज आहे ना आपल्यासाठी आपण वेळ काढायचाच आपल्यासाठी ज द्यायचं नाही त मग नाही तर घरून फोन येणार आणि मग आपल्याला हे करण मग सगळं आपलं दिवसभराच जेवढं एन्जॉय राहतं तेवढं घरी जाऊन दक्ष लागून जातं
हो खरंय खरंय पण नाही आपण कुठेतरी केलं पाहिजे का मग आपण कधीगाचं असं म्हण जात
हो असं उजट
म ते आहे संसार मुलं ते सगळं चालूच असतं काय आयुष्यभर आहेच ते मागे पण ते आ आपलं जगणं राहून जातं तरी आता बघा बऱ्याचश तुम्ही आता बघितल्या स ग्रुप तयार झालेले आहेत ते सगळ्या लेडीज एकत्र आहेत मग त्या निमित्ताने पार्टी करतात फिरायला जातात
आणि असं तेवढं चांगलं झालं परत आपल्या शाळेच्या म्हणजे जे बालपणीचे मित्र मैत्रिणी व्हॉटसअप मु एकत्र आले त्याच्यामुळे ते पण फिरन ते त्यांच्याशी बोलणं म्हणजे ते परत बालपण आपलं जाग झालंय आता असं लगे ते वगचे दिवस आठवता काय ह केलं होतं ते केल तर सगळे एकत्र आल्यामुळे असे त्या ग्रुप मुळ मग छान वाटतं कधीतरी आपल्याला एकत्र
हो खरंच ते छान झालं ब आणि केलं पाहिजे गोष्टी आता बरच लेडीज ना त पुढाकार घेतात या गोष्टींमध्ये कि हास्य क्लब तयार करतात बघ हसकला भितो किंवा वेगवेगळे ग्रुप तयार होतात मंदिराच्या माध्यमातून कुठल्यातरी मला मी ते बरेसे बघते असे ग्रुप मग ते काय होतात मग ते स्वतः एन्जॉय करतात आता घरदार ते सगळं आहेच पण थोडा वळ का होईना होतािक सा काढायचा एकत्र यायचं मजा करायची फिरायचं हसायचं खायचं प्यायचं
हो हो हो
बरोबर ना त्याशिवाय ते होणारच नाही मग
हा ते तर आहेच एकत्र आल्याशिवाय तर ती गोष्ट होणारच
हम्म
ते कस आपण कोणीतरी एकीन पुढाकार घेतलाच पाहिजे
घेतलाच पाहिजे खरं
नाहीत नाही हो माझे माहिती आहे आमचा पण ग्रुप ना शाळेचा तर मग आम्ही वर्षातून एकदा जातो बाहेर फिरायला कुठे पण कारण त्र्यबकिशोर म आहेर आहे ना माझ आणि मग कुठ तरी आम्ही आज लांब नाही गेलो लो जवळपास जातो आम्ही एकदा शाळेला त जातो नाही तर मग कुठेतरी मिसळीच्या पॉइंट वर जातो. किंवा माहेरी गेल्यावर कुठेतरी डोंगरावर. हो, केव्हा केव्हा असं एखाद्या डोंगराच्या बाजूला जाणं असं बसून राहायचं मग एवढा एकत्र येऊन गप्पा किंवा कोणाच्या घरी आता आमचं काय झालं सर्व म्हणजे अ बॅचचे मुलं मुली मग कोणाच्या घरी कार्यक्रम असला का, आम्ही सगळे जातो. एकटे आता दिवट्या होत्या, दिवट्या होत्या वर्गात ल्या मुलाच्या, तर सगळ्यांनी ठरवलं मस्त आहे सगळे दिवट्यांना गेलो होतो, खूप लांब आहे तिकडं वाढवली ते डोंगरामध्ये गावए तरी सगळे गेलो होतो आम्ही.
छान ना उलट मग, असं ठरवल्याशिवाय काय
हा, आणि मग मस्त नं तर दुसऱ्याचे पण आता मैत्रिणीची पण घरभरणी आहे चोवीसला. सर्वांनी ठरवलं त्या दिवशी जायचं.
हा छान छान हो ना आणिं ते कसा पण मित्रमैत्रिणी मध्ये. खूप आपण रिलॅक्स असतो. छान वाटत आपल्याला
आणि इथं पण शाळेच्या आहे ना. माझ्या अंगणवाडीच्या त्या पण आम्ही पण फिरायला जात असतो मग. कुठ तरी काढतोच मग आम्ही ट्रीप.
हा मग काय जवळच्या-जवळ का होईना पण. पाहिजे खरंच.
छान वाटत. आओ ते कामतून हायना वेळ मिळतो मग आणि कामातून थोडासा वेळ काढला का छान वाटत. तर मग कामाला पण दरसनीच तर काम का म्हटलं ना मग लईच
हो मग क कंटाळून जात माणूस अगदी. मग सगळं एखादी ट्ररीप तरी पाहिजेच वर्षातून एकदा.
हो एक हो एकदा तरी पाहिजे. काढतो आम्ही. असं म्हणजे मैत्रिणी-मैत्रिणी काढतोच.
छान-छान आम्ही पण मैत्रिणी ठरवतो. कधीतरी यायचंच एकत्र आणि कुठे का होईना जायचंच.
जायचंच हा. वेले काही एकत्र येऊन खाय एकत्र येऊन म्हणजे असं. एकत्र येऊन खाल्लं-पिलं त तरी बरं वाटतच. कुठना गेलं एकत्र आलं जेवण केलं. काहीतरी खाल्लं तरी बरं वाटत.
हस आणि तेवढा वेळ तर तो कस आपण आपल्यासाठी करतो बाकी काही डोक्यात नसत. मग घरचा नाही. कुठल्या जॉबचा नाही. काय नाय मस्त आपण तिथे एन्जॉय करतो मग. हम् हम्म मी पण जात असतो. मैत्रिणी वगैरे आम्ही ठरवतो. कधीतरी भेटायचं भले थोडा वेळ का होईना. पण भेटूया.
हा आणि ते खच होत असं आपल्याला आहे ना अजून असं दोन-तीन दिवस बाहेर जाणं. हे शक्य नाही अजून पण नाही सोडते घरी. घरचे पण नाही सोडत. एवढ दोन-तीन दिवस त्याच्यामुळे मग ते वन डे रिटर्न जाऊन येणं
हो हम्म
ते कस आता मुलं बी लहान आणि कसं रहात ते. जास्त सिटी वगैरे तिकडे चालतं खेड्यातल्या महिलांला तर यायलाच लागत.
हो अजून पण नाही. अजून खूप बंधन आहे ना.
आता मी म्हणजे आमचं गाव पण खेळाय पण मग आमच्या इथ फ्री वातावरण. पण माझ्या दोन-तीन मैत्रिणी अश्या शेतकरी ना. त्या कायम घरीच असतात. सासऱ्याला सांगतात. कोणाच्या तरी लग्नाला चालो. कोणाच्या तरी देवठ्यांना चालो. नाही तर मग कोणाच्या तरी. काय कार्यक्रमाला चालो. असं सांगून निघायला लागत त्यांना
हम्म. ते जा कारण बरोबर आहे. अजून पण बंधन असत्यात ना कारण खूप त्यांना सांगू शकत नाही आम्ही चाललोय मी हम्
मग ते सासू-सासरे नाही म्हणत्यात. असं खेड्यामध्ये अजून पण तसच आहे.
हो अजून खुप जास्त बंदन आहेत स्त्रियायांना. आता निधान शहरात तरी आता मनापासून जग
हा थोडस असं आहे ना. मनापासून बा बायका बऱ्याचशा फ्री राहतात. हा.
हो आता बरच फ्री आहे. आता ह कपड्यांचं अस. कपडे घालणं कसे. किंवा बाहेर जाणं. हा म्हणजे आता फ्री झालय शहरातल्या. पण आता गावाकडे अजून.
अ प आयय साडीच पाहिजे असं.
त्या च मॅ
हम्म. हम.
हे रूढी परंपरा. चालू त्यामुळे खेड्यांमध्ये त्या. महिलांना पण. त्यांच्या म्हणजे सासवांचे पण तेच दिवस गेले. ना मग त्यांना वाटत आमच्या सुनांनी पण तसच राहायला पाहिजे.
हो तसच आहे खरच. तरी पण गावाकडे पण थोडा-थोडा बदल दिसतो अजून.
भरपूर नाही. तस आता आमच्या गावाला भरपूर बदल हाय भरपूर महिला ड्रेस वगैरे घालतात. गाऊन वगैरे घालतात. फ्री राहतायत येएवढं काय म्हणजे. खेळा म्हणून राहिलेला का नाही पण. अजून म्हणजे असं एकदम थोडस ग्रामीण भागात.
हा. हा. नाही थोडा तर असणारच अजून बरोबर हम्म..
आणि शक्यताे ते कस. हम्म जे लोक असे एकत्र फॅमिली आहे ना. त्यांचं थोडस
हा ते कारण सगळेजण एकत्र असल्यामुळे मग ते येतच हम्म...
बस. त्याच्यामुळे त्या होऊन जात ते. बदलय आता बरेच स सगळंच बदललंय.
हो हम्म. तेच सांगते ते तीस-चाळीस वर्षा पूर्वीचे वर्ष आणि आत्ताचे खूपच वेगळे आहेत.
हो ताई दहा मिनिटं झाले. ऐका ना मी तुम्हाला मग पाचमिनट. ते फोन तुम्ही रिसिव करा हा. चा